हाय की ते
काय कुठे सुट्टीच फिरायला वगैरे
होय. आता उन्हाळ्याने जाऊ पण वाटत नाइये.
जाऊ पण वाटत नाही आणि भरपूर ऊन भरपूर आहे आवो, तर काय घरी जरा काम चालू आहे कन्स्ट्रक्शनच त्यामुळ काय भेटत नाय आहो सुट्टीला जायला.
होय. मी जाणार नाय तर पुढच्या महिन्यात
हुं हुं हुं म गावी येणार हॅलो
जाणाराय आईकड आठ दिवस, होय आता अधिक महिना- पण आण म दोन्ही पण होतय.
होय. ठीकये हा हा हुं हुं
बाकी, ती गावी असत्यात. आम्ही दोघ दुसरीकड ते दोघ दुसरी कड. ते तिघ म्हणजे माझी नणंद शिकायलाय- मग ते तिघ तिकडे असतात- आणि आम्ही इकडे गावा इकडं तीघजण असतो. हुं ह्यांचा जॉब असल्यामुळ होय. बरं पडतय पण त्यांना कसं गाव सोडून येऊ वाटत नाय, त्यांना पण ते दम्याचा वगैरे त्रास आहे मग त्यांना इकडचा हवा सोसवत नाही मग त्या त्यांनी काही येत नाहीत. मग आता आपल्या आपल्यालाच बगायला पाहिजे म्हणून मी पण जॉब सोडून दिला तेवढ्यासाठ ह कोरोनातच सोडला एवढं मला बरं वाटत नव्हतं म्हणून पुन्हा मग प्रेग्नंसी, मग हे त्याच्यामुळ काय केलंच नाही आता म्हंटल आता, होय अजून एक वर्ष तर काय होत नाही. शाळेला वगैरे चालला तर मग काहीतरी बिझनेसच बघायं थोडफार इकडे तिकडं
होय चालतंय म
तुम्ही काय जॉब वगैर कर
नाही, नाही मी पण घरीच असते पण घरी आमच वॉटरपेच आहे बिझनेस. नाही नाही घरी माझा वॉटरपेचा आहे ऑलरे डी ते वॉटर एटीएम च काॅइन टाकून पाणी मिळत ना चिल्ड वॉटर वगैरे होय पण कस त्याला पण एक माणूस वगैरे अस मोकळ पाहिजे ओ
हम् म्हण ते काही घरातनच आहे ना तुमच्यासोबत
होय पण म्हणजे आम्ही हा बाहेर सप्लाय वगैरे काय करत नाही ऑर्डर वगैरे असली तर घेतोय पण त्यांच त्यांनी घेऊन जायच अस घरपोच वगरे काही देत नाही अस
चांगलं काम म्हणजे इन्कम सोर्स चांगला आहे त्याजा हे असं जरा थोडं कमीच असेल पण लोकांच पाण्याची गरज असल्या मग येत पण असतील
होय आणि आता कसं हल्ली सगळी फिल्टर केलेलंच पाणी शकतो पितात ना
पित्यात पित्यात हो होय पण ते तुम्हाला परवडते का वन टाइम इन्व्स्टमेंट असत मशीन तुमच्या तुम्हाला आणायच पण ते किती दहा रुपयेला म्हणजे तुम्हाला त्याच प्रॉफिट आहे तेच कितीच प्रॉफिट आहे?
होय, होय आहे की प्रॉफिट पण कसं सगळं स्वतःच हवं ना
होय ते तर लाईट आता बिझनेस सेट व्हायला ऑलरेडी वेळ लागतय त्यात आणि परत ही सेटअप व्हायला आणि ते परत हालायच म्हणजे की अवडून बस
हम्म कसं सगळं रेंट वर वगैरे असेल तर मग ते तसं परवडत नाही हो.
म्हणजे तिचं मशीन रेंटवर मिळतं का?
काय ते?
फिल्टरचं मशीन रेंट वर मिळते. त्त
नाही नाही रेंट वर मिळत नाही पण जागा वगैरे हो जागेच भाड आलं किंवा पाणी पाणी पण पाहिजे ना होय वेस्टेज पाणी वगैरे भरपूर जाते ना त्याला म्हणजे जेवढं आपण फिल्टर करतो तेवढ पाणी वेस्ट जाते त्याला.
मग ते पाणी काय करणार तुम्ही?
असंच जाते वेस्ट गटारीला वगैरेच की झाडांना वगैरे. जाते मग काय करणार त्यामध्ये ते जास्त परवडत नाही आता उन्हाळ्यात वगैरे कसं बोरिंगचं पाणी कमी होते. आम्हाला पण सध्या आता विकत वगैरे घ्यायला लागते दिवसाला पासाशे रुपयाचं पाणीच घ्याव लागत. ते मग तेवढ प्रॉफिट नाही येत हा ते हाजार लिटर आम्ही विकत घेणार त्यातल निम्म जातय ते वेस्टेज. पाचशे लिटर ते पाचशे लिटर तेवढं विकनार म
आता माझे पण एक म्हणजे मामा मुलीचे घरी आहे ते तर त्यांच कस आहे त्यांनी मशीन बसवल्यान प्लस ते त्यांनी टेम्पो घेऊन विकतात पण स्वतः.
हा मग ते तसं परवडतय हा ते तस परवडत म्हणजे जास्त
म ते सोर्स आणि त्यांच स्वतःच हॉटेल पण आहे ना. त्यामुळे त्यांनी काय करतात इकडं घरोघरी जाऊन पण विकतात. आणि प्लस हॉटेलमध्ये पण
हा म्हणजे आम्हाला कस दहा रुपयाला जार इथं जातोय तो हॉटेलमध्ये घरपोच चाळीस रुप तीस चाळीस पन्नास कस असेल तस दर जातोय ना.
आणि मेन पाणीला कोण नाही म्हणत नाही त्यामुळ पाण्याच इन्कम चांगलाच आहे.
होय इन्कम चांगला आहे पण. आम्हाला कसं हा माणूस पाहिजे रिकामग बघा.
हम म त्यांचा तोच बिझनेस आहे गाडी घेतली त्यांनी स्वतः पाणी प बसून सप्लाय करायचा दिवस रात्र. प स्वतःच्या हॉटेल हॉटेलच्या आजूबाजूच्या एरियात पण त्यांनी कवर केल्या आणि प्लस हॉटेलमध्ये पण विकायला ठेवलं.
हा आमंच्यात कस मिस्टर जॉबला जातात ओ. मग त्यांना वेळ नाही भेटत ना. ते सकाळी गेले ते संध्याकाळी येतात.
मग एखादा माणूस वगैरे ठेवून बघायचा आपल्याला होत असेल तर.
होय पण कस कोण व्यवस्थित पाहिजे ना विश्वासात जमल तसं माणस होय आणि आता उन्हाळ्यात मेन म्हणजे प्रॉब्लेम ते कस्टमर जास्त असतय पण पाणी कमी येतय.
काम होयवना आता लग्न सीझन वगैरे असले
हम्म घर बसल्या आपल्या लेडीज ना खर आहे ना.
ते तर हय काहीतरी पाहिजे पण माझ पण डोक्यात तेच बिझनेस करायचय मला पण आता घरात बसून कंटाळा आलाय. कारण की जॉबला ते कस ह्याला घेऊन तरी हा शाळेला गेला तरी लईत लई तीन चार तास आणि आता एकट नाही. ति डेकेर वगैरे मला नाही भे यो ठीक आहे आपण होय आणि त्यापेक्षा मग थोडंफार कमी का कमवायचं होईना पण बिजनेसच्या तयारीत राहायचं थोडं थोडं सेट करत गेलं चालतं. होय ते तर हाय सोडा आपलं आपलं सेट अस
आपलं आपलं सेट असलेलं बरं पडतय थोडे दिवस काम लागेना पण ते बरं पडतय.
घेत राहत त्यामुळ प्रॉब्लेम हा आहे की आता काय सेटअप करायचा? एकदा तयारी गावाकडे कसं असतात तर तुम्ही टाकनार असं होऊन गेलं सेट झालं ते
होय सिटीमध्ये जरा प्रॉब्लेम येतोय ना म्हणजे कॉम्बिटेटर जास्त जागा हा हे तेे
होय जागा पण हाय आणि मेन एकदा वाटतं मला कि सगळं बेस्ट बिझनेस चालू करायचा पण ते आता कस होणार काय होणार असं पण वाटत एकदा वाट माझ्या डोक्यात कस हाय माझ्या मिस्टरांना तर काही वेळ नसतोय. त्यांनी आयटी मध्ये त्यांचा काही विषयच नाही आहे. रायला मला म्हटलं तर मला अस वाटतं की घरात बाळाला बघत बघत मग चालू करायच. पण ते अस आहे की मग होईल. का मला बाळ पण लहान आहे.
हो त्याच पण भरपूर व्याप हो खरं वाटतंय खरं
वाटतय लय काय करायचं नाही स्टार्टिंगला उभी थोडं करायचं सेटअप बसला तर मग हे
होय घर बसलं तस बरं आहे खरं
कारण की दोघंच आहेत आणि त्यांचा आयटीचा जॉब सकाळी गेले की संध्याकाळी येणार मग आपल्याला बाकीच्या आणि गावाकडे कसं काही पण मिळतय जवळ जवळ असं इथं जाऊन आणायंच म्हटलं की लांब पडतं.
हम्म
हा आपले ऑप्शन आहे त्यामुळं असं वाटतय की ज हा हा बिझनेस करू शकतो पण अ कोणतरी पाहिजे सोबत किंवा मग छोट्यापासून स्टार्टअप पासून करायला पाहिजे.
हा होय
एकदम छोटं स्मॉल म्हणजे दोन तीनपासून स्टार्ट करायच. पहाारर आपल्याला कसं तर माहितच नाही ना तो बिझनेस काय असतो मग त्याच्यामुळे प्रॉफिट काय हे पण माहित नाही आणि त्याचा तोटा काय ते पण माहित नाही. चांग त्यारा विचारुन थोड थोड आता क्लाउड किचनचं मी बघितलेल परवा,
हम्म हम्म
क्लाउड किचन वाले येऊन घरी घेऊन जातात. आपण आपला मेन्यू ठेवायचा एक ऑर्डर बुक झाली की आपण बनवायच. जावू द्यायचा ते स्वतःही घेऊन जातात. हां! एक त्यांचं काय फक्त एक फूड लायसन्स काढायचं. हा फुड लायसन्स काढायच. बाकी क्लाऊड किचन वाले परत घेऊन जातात घरी तो मला एक ऑप्श चांगलं आहे बघू यात. चछट्टीवर नाना्यावर कायतरी झुपेड करायचं करायचं
काहीतरी करत काहीतरी धडपडत राहायचं
पैसे मिळण्याचे मतलब आहे आपल्याला काहीतरी करून सेट होणं गरजेचं आहे हम् मग काय हळूहळू होऊन जातय तुमच.
आणि सगळं स्वतःच आहे ना जागा होती. बोरिंग वगैरे होती आणि मी आता घरीच असते होय तेच की नाही नाही मी घरीच होते आधी घरीच आहे आमच्याकडे कस आउट साईड ला जरा राहायल ह व तिथं पाणीच नाही ना या्या एरियात वगैरे बोरिंगच आहे कनेक्शन वगैरे घ्यायचं आहे मग कस हम्म चालत.
दर महिन्याला
तस महिन्याला दहा बारा हजार पडतंय की.
हा मग लाईट बिल वगैरे जाऊन तरी चार पाच हजार तुम्हाला आरामात भेटत असेल. ते असं पण बाहेर जाऊ ना आपण काम करण तेवढंच भेटणार आपल्याला.
होय.
त्यापेक्षा आपलं सगं बघत बघत आणि काही कष्ट नाही म्हणजे
हां, काय नाही क मेहनत काही नाही ना नाही कष्ट काहीच नाही नुसत कोण सुट ते पैसे दिले की काम झालं वो.
काम झालं, आणि टाकी भरायचं एक तेवढं त्यासाठी एक टाकी भरायचं.
ते पण ऍटोमॅटिक असतय सगळं, फक्त कटका दाबलं की काम झालं भरलं की त्या टोमॅटिक बंद होत् कामं काय एवडं होय-होय, होय-होय ऍटोमॅटिक असतंय सगळं तेजा काय प्रश्न नाही आणि आत् त ऑनलाईन पण आलंय त्यामुळे ऑनलाईन पे केलं तरी पण ऑटोमॅटिक पाणी येतं. त्यामुळे एवढा काय विषय नई, हां ऑनलाईन दहा रुपये केले ना नाही ऑनलाईन जरी केलं दहा रुपये तरी गुगल पे केले की येतंय ऍटोमॅटिक. पाणी, त्या लाट्यात असतंय त्यामु काय विषय नइ हां आणि कॉईंन टाकलं की येत
ठीक आय, चांगलं केव्हा ते चांगलं झालंय तुमच्यासाठी, आणि म तुम्ही फुलदार भरायला किती घेणार?
म्हणजे पूर्ण चिल्ड
जार-जार पूर्ण जार असतो न तीस चाळीस रुपयाचं कट तेवढंचंच दहा रुप
होय-होय-होय, इकडं हाउट साईडला स्वस्त असतंय ओ सिटीत वगैरे दर आहेत ना. तुमच्याकड तीस रुप
चा चालतं करते मग परत. तुम्हाला
हां ठीक आहे कर कर, ओके.